हा येतोय येतोय आवाज बोला हॅलो
हा आवाज येतो काय म्हंटलं हा हा हां काय जेवण वगैरे झाले की नाही
हो एक मिनिट मी आवाज वाढवते
हा वाढ
जेवण वगैरे आवरडलं
हा हा
हेच ते मुलीला झोपवायचं होतं
हा हा झोपलं नाही अजून?
एक मिनटं
हां हा हा
पाऊस चालू आहे तुमच्याकडे?
पाऊस काही नाही मग आज म्हणजे असं काळ ऊन येतं
हम्म
पण बारीक असं आल्या सारं येेतना जातं लगेच तुमच्याकडे आहे का?
खूप वाटता चालू झालाय टपपायला
चालू झालंय
हो
मोठा आहे का लागणार मग बहुतेक
बर एवढा काही असं जास्त पण खूप कमी पण
हा हा
हा दुसरा दुसरा न टोपी हो
हा हा हा आज काय झोप
काय नाही नाही ना थांब उशी राहा नमस्ते का काही नाही तुमची चारज बाकीत ना होऊन जातील का
होऊन जाते हो, आज काय कराय मिळालंच नाही. म्हणून म्हंटल, एक दोघींचे तसे तुमच्या सारखेच झालेत आहो.
हो, माझे बरेच कॉल झाले म्हणजे असे झिरोवर सबमिट बरेच झाले.
माझे पण भरपूर झालेत तरी, सात आठ मला वाटतं झाले असतील तसे.
हो माझं पण सेम झालंय. तुम्हाला पेमेंट आलं का?
पेमेंट , सहाशे रुपया आले नाही, आ.
माझे पण , माझे पण तेराशे दाखवत होत रात्री.
तेराशे का हा, कंप्लीट झाल्यानंतर आले काय टास्क कंप्लीट झाल्यानंतर.
नाही नाही, दोन चार बाकी होते तेव्हाच आले.
आले आले हां हां, तेच की, आणि काय जेवण वगैरे सगळं आवरडलं? हां, हम्म हम्म हम्म. आणि काय म्हणताय?
अकाउंटला नाही येते ना कोणाच्या?
हो हो हो. त्यात ते. आणि काय, आज स्वयंपाक वगैरे काय बनवला होता.
आज ना मठाची काय म्हनतात ते ऊसळ बनवली होती.
हा हा मटारची हा हा.
तुम्ही काय केल होत?
आम्ही आज काय झालं गावी गेलो होतो. आज सकाळीच आले, हा, मग त्याच्यामुळ काय एकच आपला, खिचडी भात केला, भाज्या घालून व्हेज मध्ये असा.
हा हा, आपला काल कॉल नाही झाला ना.
हा. कॉल नाही.
तुम्ही काल, हा बरोबर ये.
हा काल नाही झाला आपल्या कॉल, ते परवा गावी म्हंटल नाही काय? परवा आपला झाला कॉल, हा.
अ गावी. म्हटलं होतं.
हा म ते आज आले.
हम् हम.
असं झालं मग सकाळी येऊन एकच असता व्हेज मध्ये भात केला, खिचडीभात. आलोय.
मुलगा शाळेत गेला का?
आज नाही बघा गेला, काय आलं त्याची स्कूल सकाळी असते ना.
हम् हम.
आठ ते दोन असते. आम्हाला यायला साडेआठ, साडेनऊ वाजले होते.
हम्म हम्म.
म ते अलाऊड पण नाहीये मध्ये असं जायाच.
मध्येच कसं जाणार.
हां. म त्याच, हा टेस्ट वगैरे आहे उद्या त्याची.
हम्म हम्.
रिव्हजन टेस्ट अशी, म ते घरीच काय थोडाफार घेतला अभ्यास म.
अच्छा हा म काहीेडयरेक् पपूर्लगस
हां
फिज किती आहे स्कूलची?
हो फीज आता आहे कि त्या तस आहे अडतीस आहे हा तेहतीस हजार रुपये आहेत
तरीर
हो हो
मागरी खपारसप
जास्ती आहे ना.
एक एक दोन दोन लाखापर्यंत फिस-
हा हो हो डोनेश जास्त डोनेशनलाच हे आहे हो.
हम्म
त्यामुळे आता स्कूल पण परवडत नाहीत असे झाले.
हम्म आमही त्या अस ऑप्शन पसू बाळा
हा ह तेच आणि का पाऊस काय कंटिन्यू चालू आहे का?
नाही मध्ये मध्ये- थोडाफार
हा
जातो परत
एतो हो हो आणि काय बाहेर वगैरे काय जाणं होत नसेल आता.
नाही कसलं बाहेर काही नाही शेतात.
हा
गेल तर.
हा हा हा हा आणि हिला कुठे ठेवते बारकीला?
असतात ना घरी तिचे बाबां असतात पप्पा असतात.
हा हा हा ह कोणीतरी असले तरी.
मी का शेत ह शेती ज होण्याच तसमोरच येव तेवढं मी थोडं वेळ होते. आणि शेतीत पण काय अस कंटिन्यू थोडाफार गेला एखाद दोन तास तर असं- नाही तर मग काही नाही आपल्या घरीच.
घरी जास्त आहे तेच - ते तर थोडंफार शेती आहे म्हटलं जाऊन तर यायला पाहिजे.
हो तेच ना काय झालंय.
तेच की काय असत शेतामध्ये तिकडं?
तिकडे आता काही तिकडे सोयाबीन -
हां
त्यानंतर कोबी,
कोबी हा हा ह - आणि काय? आता पावसामुळ जा जरा हे झालं असेल सुकून गेलं असेल तररी. हो
थोडं थोड्या वेळाने येतोय ना तर असं ओलं होतें सारखं.
हा हा
हो पावसाची गरजच आहे खरं. पण मग आता सगळेच वाट बघताय शेतीसाठी ते लागत.
हो तेच कि पाऊस या वर्षी कमीच आहे.
हम्म आ एकदा आला तर खूप पण येईल पण आता तोपर्यंत, वाट बघायचं काम.
ते नंतर येऊन काय होतय पीक आलेले, असतात ते जातात ना मग.
तेच ना शेतकऱ्याला तर हो, शेतकऱ्याला तर पाहिजेच. पाऊस
सक्यांना पाहिजेच आहे. आणि इकडं पण पाहिजेच आहे, हो पाऊस नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम जास्त आहे.
तुम्हाला पाणी, यायला प्रॉब्लेम येत असलं.
हो पाणी यायला पाहिजे. आणि शेतात नाही पिकलं, तर आम्ही तर कुठलं खायाचं.
हा
ते पण प्रॉब्लेम आहे चे पाऊस पाहिजे कमी आहे.
झालीये सुरुवात येईल अजून वाटतं असं
हा येईल आता मला वाटते. आजपासून म्हंटले होते तीस तारखेपर्यंत आहे. मला आता लागेल वाटतय असा पाऊस जास्ती हम्म
तुमच्याकडे दूध काय व भाव आहे.
अ काय म्हणला
दूध काय भाव ये
आता पस्तीस रुपये आहे की अर्धा
म्हशीच
सत्तर हा गोकुळ दूध पिशवी
अच्छा पिशवी घेतात.
हा हा पिशवी घेते
ते आहे म्हशीच अजून, आणखी महाग असेल.
हा हा तिथं कस आहे रेट काय
इथे आम्ही, विकतो ते घेतात. तीस पस्तीस रुपये लिटर गाईचं
हा आणि म्हशीच
आपल्याकडून घेताना आसा टे
हां हां डेअरी मध्ये हां हां हां
ह विकायला असं चाळीस रुपये विकता
विकता विकाल ना
खेडयात थोडं स्वस्त पडत.
हा हा त्यांनाच फायदा आहे मग
हो त्यांनाच अ ते असं मशीनने फॅट लावून घेतात जस फॅट लागेल तस मग हा हा फॅट जर जास्त, असेल तर जास्त असते हो हो त्यामुळ मग म्हशीच्या दुधाच जास्तच अस
म्हशीच्या दुधाला जास्त असतो म्हणून
पण आता तर म्हशी पण एवढ्या, कोणाकडे नाही राहिल्या जास्त बिक व चित्तच
हो हो हो तेच
आमच्याकडे आहे एक आहे, पण आमच्याकडे एक गाई
हा हा
तीच देतो आम्ही पेरीला मग
त्या जवळ असेल डेअरी वगैरे तिथून
नाही तरी दोन तीन किलोमीटर बस आहे.
हा हा ह दोन तीन किलो म्हटल तरी. आहे की ओ लांब आहे कुठतरी मग
हा पण ठीक म्हणजे काही, नाही वाटत एवढं गाडीवर
हा रोज रोजची सवय असेल ना तुम्ही
हम ते सर्वचे सर्व येतमु.
आता झोपते का नाहीती मग
हो अर्धा झोपून देते तिला ह लगेच पण नाही झोपत ती.
हा हा हा तुम्ही काय झोपा झोपत नसाल.
नाही नाही तसलं काही आताच फरची पुसली. टॉयलेट बाथरूम धुतले आणी आता तिला झोपवून देते.
आता तोपर्यंत आता वाजले की तीन वाजतील आता थोड्या वेळात अडीच वाजले आता
हो आता काय पाच वाजताच उठेल ती
हो हो हो.
हम्म. हा हा काम आता काय नाही विशेष असं पण काय झोपायची सवय नाही काही झोपत नाही.
हा चांगलं आहे मते.
तुमचे पण आता तीनच राहिले असतील कॉल ना.
हा आता तीन आहेत. हा तुम्ही फ्री असाल तर कॉल कराल का ना नंतर मंग.
हा नंतर आत्ता आणि नंतर बघते मिळता.
नंतर हा. नंतर कॉल करा म्हणून.
चालेल चालेल ठीक हे ठीक हे.
ओके.
ओके बाय बाय.